तुम्हाला हा तुम्हाला लागला म्हंटलं
हा काय करूली
काय नाहीई
खे नाही
नाही तुम्ही काय करू राल्या
आम्ही का नळ्यापां प
नाही तगरा दे
हा गोबी लावेल ना त्याला उऊनता जास्त टेम्परेचर झालं ना
जास्त हा आता पाऊस कमी झाला ना जास्त टेम्परेचर झालं ना
हम्म मग ते आता पाणी सोडडायला लागेल ना त्याला
हो
ह् ते मग जास्तच वाळून जाई
हो जास्त वाळ नते
हम आता लाईट पण आहे अजून लाईट आहे क नाही लाईट पण नाहीये एक
लाब्रिनी का
नाही ना ललेट कधी हा एक कधी नाहीये आता एकदा नळ्या पांगून घेऊ म्हटलं आणि मग प हा झालं क जेवण ते
जेवण झालं ना
ह का
तुम झालं का
हा जेवण केलं आणि आताच लागलो नळ्या पांगायला
आत्तास लागले का
हा आता समजा पाचता पांगलं तरी पण मग डबल नाही पांगाला तन ग ते गोबीला
प तेनाांग पण पाय दुखत असत
हा मग आता एक जणला धार लागतं आणि एक जणला पगा लागत ना ते बंडल एक जणा धरून
श ती पण येणी आहे कोणाचीची नाही
सोपी नाहीय का वई काय करती पण मग आता काहीतरी कर नाही पोटा पाण्यापुरतं
हा काही सोपं नाही ना शेती नाही लि नाही ते नाही
कोणतं सोपन येई
ह जिकडं जात तिकडं कामच कर नाही
हम
समुळेय
कामाशिवाय ते पर्याय नाही
नाही
कोण कोणतं काम करण्याची
हा
हम् तुझ का चाली आहे मम्मी कुठे आहे
मम्मी कामाल गेली ना
हा का तुस बर पई आरा आहे कामाच ताण नाही तुला
हा भाई एवढं तरी बरं आहे
हा कामच
नशी आपले
हाव
न शिबे म्हणून चालेल
हम्म नंतर पण काही काम असत नाही ना
नाही तुमचं आता एवढं एका कॉल राहिला का
हा
ह का
ह
मग मग आमचे आमचे राहिले खाले तुम्हाला लावले तरला च उसशल ना
उऊचलत गलत उऊचलो ना
पण ते बोलून बोलून भी तोंड दुखत.
कस काय कानू तोंड दुखत, काम करायला जमत नाही. तोंड दुखत तू बोलायला मग काय करते तू नेमकं
ते बोलू बोलुस नाही ना सवय म्हणजे थोडं थांबणी लागत ना की बोलावच लागत ना.
हा
हा का नाही तेे थांबाणे लागत ना गे मागेून द्याय खरा लात ना
हा म आता बोलावच लागत ना ग कधी आता तू नंतर थोडी बोलणार आहे आम्हाला आताच बोलशील असं जवलून मी गेला तर मग बोलल्या नाही जात.
नाही.
मग आता जेव्हा चांगल तेवढं बोलून घ्यायचं.
हा ते पण आहे. अ म्हणजे याचे येवून राहीले म्हणते पैसे खरं आहे हे. चायना आणि जे चायनाचे दोन कॉल घालते ना. त्याचे पडले होते त्यांनला. हो.
येते की मग ना सांगून राहील आम्हाला काम करत वाटत नाही तुला.
नाही नाही आपल्याला नाही वाटत बा काम करत
मग जर अशी मोकळी राहशील ना तोंड नाही दुखात ना पाय दुखातना.
नका मग कशी आहे.
का गं पाय दुखले का नाक, वाफ, गोळी घेतली की नाही. माणूस बसल्या जागी झोपत.
नाही. बाई,
काय नाही नाही. बाहेर फक्त काम करून एक दिवस एका ठिकाणी बस. घरी मी जाणार नाही. माझ्यासोबत इथंच तू तीच झोपून राहशील.
तर काम नाही करू शकत का आपण
मग का करणारच ना तू.
कॅपसिटी तुमची काम करायची.
मग
लय कपॅसिटी हाय. मग आता तुमच तर होणार नाहीय काय तुम्हाला.
हा हा संसार आहे बाई काय करतेस करावंच लागतं.
मग आता तुमचा संसार तुम्ही मग करणंच आहे.
मग आता लेकरं, बाळ किती प्रपंच वाढला बरं. तेवढं प्रपंचासाठी तर करणच आहे आपल्याला,
मग आता तुमचं सखा म्हणजे कुटुंब वाढून राहिल ना.
हम् कुटुंब तर वाढणारच आहे ना आता,
हो.
हम्
मंग करणच आहे तुम्हाला तर काम काय चालय मग आजून
काय ग आज नळाला चालू आहे.
हम्म
मग आता हे ओढून देऊ काही पाणी सोडू त्याला, आता दिवस लई आग ना ग इतकं भारी वाटत होता पाऊस येताण गं.
म्हणजे आता पाऊस लागतो का.
हो ना आता पाऊस लागू होतं.
आता
आता पाऊस पाऊस होता, तोवर लोक असं वाटत होतं. उघडा पाहिजे आता पाऊस नाहीये तर आस वाटत. पाहून राहिला पाऊस यायला पाहिजे. एक हे नाही बाई.
तुमचं काय कळत.
अगं इतके म मला एवढे वाढेल की दोन तिनजिव सतच
हा पाणी लागते ना,
पाणी चालू करू म्हणलं त्याला हम्. पाणी चालू करून देऊ आता गोबीवरून ते
हो
दर सकू काही क्लिअर होती काय पहू नाहीतर मग परत जळाल्यावर जळाल्यावर लावायला येऊन जातं
जा पाऊस आता पाऊश पाऊसे काम
हा ना काम होत नव्हत आता पटू कडयत आता काय नाही खॉट होो शेल पाय घतई च चवळे मालाय ना ग सारे
हो सॉरी न
आता ते सारे उघून आले आणि त्याच्याच हे अस लगीच कडक ऊन पडलं ना.
हा कडक गर्मी हो र अ
हा नाले गरम राहिला.
गाडी दुरी ना
जास्त सुुगर मुगायला असं वाट पास व्हारे म्हणून तरी
राजू ब्लँकेट लिणे जात येते का मती
है ना तू तर म म्हणजे असं जो किून उटलं म्हणजे वललाच माणूस होऊन जाता कैला अडज द कररस्तारंत ते
हा बाई ब आता लच ग नवलेली ना असं वाटा ना तस होन हो ना चालू आहे.
हा ना एवढा बेकार वाटू राहिला आता पोषत होतग भारी वाटत होत.
जाव ब चिडचिड होती काही का चांगलं नाही.
ह घरी काही वाटत नस तुला एवढं
घरी जाऊन बाहेर वाटत जीवने लागत कही लागत
हा तेतय नाट ब पूरी रात्री ना ग दर्शक बर्या वाठत
कोण
माझी चौदा आठ आहे चोरणाव
कोण येतात
गोरी म्हणलं इकडून येत तिकडून येते बरं वाटत तुला किथं क नाही सर प भया ना किथं
अरे शाेत चालला जाते फोन आहे मला काही वाटत नाही.
हा म तर आप लग शेज मु उदास वाटत ना ग आणि ठी शेजारी काम पण चालू त्याच्या ग बरं वाटत
शेजारी काम लीणून का लटच थोडफार
कशाचा तरी आवाज येत आहे
मला जीव लागततो भैया एव हेडप ता दे ना हो नाता
बाकी का तकती
चार्जिंग लाारी बोल होती तू क्या बले
आ नन काय
अज कसे
नवी भरती घेतली ग माझी
फसली
गुठला ते बलका होन तर ते ो ोडली का
हम्म
असं ते याच्यात गुटू ल एकमेकात म्हणलंयी येतो ते काराला अस गुटूचा
गु गुंतून जात असात
हम् ते म याला पाहिजे ते बंडलला त जस आपण आल तो काय त आयती नाहीन ह गेला वर्षिस्े वली ना
हा का
एक माल एक वेळेचा माल काढल म्ह आता ठेवीलेली होती
यक मालझ नंग मप इछ
आवाज येते
हो का चालू मस्त का आम काही वाटत मग जीव लागून जात तो
हा छतात बरं वाटतं ग घरीलाय जीव लागतच नाही काही
हा शतात शतात गेले भयला लागत हो
हम्म
पण मग तेवढं क असं कुडं म्हणजे घरी नाव दिऊ जात म्हणजे दिवतात नाही आणि तुमच्या सारख्याला जवळ घरल्या असलं
आमला आम्हाला तर लगे एखांद्या वेळेस असं होऊन जात इतकं बोर होतं काम जर नसल तर असं वाटत कधी काम करा कधी नाही कधी हे काम करा कधी नाही
सवय लागली ना तुम्हाला आता
हा आमला सवय लागली रई या कामाची त्याच्यामुळ घरी लगे येऊ मिंट जमत नाही
नाही जाव शत त्या जा हे जात नाही काय म्ह दिवस जात नाही अ जाऊ घर म्हणजे जव्हा घरी अस ते तमच्या सारख्या घरी
जीव आमचं आमच सारखा हल्प कररी जीवसनी लागत ग
नाही नाही लागत माझी मम्मी कधी घरी असली ना फक्त झोपतीच झोप
मग तेच आळस पडतो परत ते जीवर येऊन ज कोणतच काम कराय वाटत नाही नाही तरर नाहीग
नाही मग घरी असली तर मग कोणचंच काम घरी असली का मग कोणतेच काम होत मग निगुन
हां म्हणज घ घरबोर झालं नाऊन जात नाग आणि ते मग दररोज चालू अस ना का मग काही नाही वाटत तेवढं असआसत बरे बच्या उडसामार येऊन जातो
मग जेवढं म नाही म्हणजे जेवढं काम केलं का तेवढं शरीर चांगलं राहतं नाही तर काय हे दुख लागून राहे ना मग
थोडं काछम चालू का
हो दुख लागून जातं ना माणसाच्या माणसाच्या शरीराची हालचाल झाली का तेवढीच बरी राहते
हा चार्मग
मग आता काय घरी बसल्या बस डुंग ला कू राले
हा तेेतय
म. माणस आहे ना जेवढं काम केलं तेवढं. हो पण मग असं म्हण त्या इथ आता. आता एवढं काम करत ना मग म्हात्यार पण इले गांजत मग म्हणणार्या अ पण म्हणत्या. असं पण ना.
आजली कॉलेज ला
नाही ना मी कॉलेजला फक्त ऍडमिशनला जाते ऍडमिशनत जाातते फक्तो नाही रेगुलर नाही करत